हॅलो हा बोला पाच प्रश्न आलते परत तेच तेच प्रश्न येऊ राहिले डबल डबल हा प्रत्येक कॉला ये नाय ते प्रश्न
हाऊ का?
तेच येत असल ना?
आ
तुम्ही कायबर बोलल्या काय संदर्भात
हा कशावर बोलल्या? कार्याबद्दल काही बोलले का? तुम्हाला विवरालते काय त्या प्रश्नाची उत्तर द्यायच अ
ते कॉल
हा ते प्रश्नां उत्तर द्यायची मग सबमिट करायच मग कॉलिंगला येत ते ऑप्शन
किती वेळ बोललेवर दहा मिनट दिला असल मला ना दिसाव हे म्हणजे तो दाखवलाच नाही तो कॉल झाला म्हणून किती वेळ बोलले पहाय आपण वाया गेला, नाही एट म्हणजे लगेच ते परत फोन लावाय लावत असत्यावयला म्हणजे दहा मिनिट त वाया गेले आपले एवढं बोललोत
अरे देवा
काल बोललेल मी दहा मिनटाच्या वर झाले असस सांजा
हा
त तो फोन परत पाहायला गेले तू कायच काय फोनच तर दाखवलं ना त्यांनी वई म्हटलं रे देवा उगीच डोकं खाल्लं म्हणलय
ह हम्म हं
आय क मंग काय पॉलिसी आता? पॉलिसी आता पुढच्या महिन्यात नाही या महिन्यात झाल्याना भाऊ नाही मी म्हणल गोव्यासाठी किंवा ट्रॉफी साठी
नाही नाही त्या कशाचे बाई ये देव देव करून व्हय मी आता ह्य मी जून मध्ये तर एक बी पॉलिसी वाट णार नाही आता लोका शेताचे पैशे येन तेन लोकाला पैशाची किती तंगी राहती
हां
इमारत वाट पाहती हंम्म ते इरा पडले आताच ती सालू खेड्याची ही नाई का कविता ताई, ती जाडिली ओळकता क तुमी तिला? हा कविता गायकवाड
का? हौ ना हौ ना
नई ना बाहेरची खोली मल केलता फोन कसं करू, काय करू म्हणलं ते ऑल इन वन प्लॅन घे म्हणलं हायत ते घ्या आणि त्याच्यावर जन्मतारीख अन ते टाका म्हणलं, दोन तीन फोनं केले पण मी जरा गडबडीत होते अज दोन घेतले काही घेतले असतील गेले पण
अ का ओ जर आठ वरशाची पोरगी तर मग आठ वरशाची पोरगी तर कोणता प्लॅन हाय अजून? आठ
त्याच्यात दाखवते ना ते मुलांसाठी
प ते पैसे लागू राहिले ना, नाही सांगितलं नाही.
त्याच्यात एक स्पेशल मुलांसाठी तेच्यात
किती मिनिटाच? लाव त्याक वरच लावत्या क म्हणलं परत फोन?
बरं लावते